हॅलो!
बोलं!
कसं चाललीयास गावाला?
गाडी हाय की.
आली गाडी?
हम्मं कालचं संध्या काळी.
हा हा, आत्ता का?
हां असंच फिराय म्हणून.
कायं गावं फिरतीस बाई!
का
पावसांत आम्हांला कुठं बाहेर जाऊ वाटतंना हित.
हम्मं गाडीत पाऊस लागतो
लागत नसला तरी
काय नाही बाई!
कोण कोण चाललायसा?
सगळें
हां हां!
तू कायं केलयस?
मगं ठीक हाय.
कायं खायले?
का नाही बाई आत्ता जेवलो आल्यावर.
कॉलेजला गेंलतीस काय आज?
हम्म कॉलेज क्लास ट्युशन सगळंच.
मम्मी गेली?
गेल्या की.
कितीला गेल्या आवरायलय काय ग तिज सकाळ
काय माहिती बाई कितीला गेली आज! काल काय हाय त्याच टायमिंग ला गेलती. अकरालाच.
सुंदर आहे काय नाहीस मुलावर
हम्म! भांडेने घासून झोपत सोड रात्रीच आता.
कवा पसन ते आणि भांडी घासून झोपायलासा?
कालच्यान.
तेच म्हणलो नाही तर
आवरत नाही ग.
कवा घासून माहीत नव्हती संध्याकाळची भांडी.
हम्म आवरत नाही मी सकाळी लवकर.
हम्म! तू डबा घेऊन जायच तुझा डबा श्रेयाचा डबा नाष्टा पप्पांचा.
हो डबा घेन जातोकी बाई मी.
तीन ला यायचं म्हटल्यावर नको डबा?
ही दोनशेला की.
बाकी हाय हास्य जत्रा बघाल्या.
हास्य जत्रा अगं बाई.
मी हाय की.
बातम्या बीतम्या बघ म्हनाव कुट पूर आलाय, कुठं पाऊस आलाय. काय आलाय ते बघ म्हणाव.
हम्म, त्या मगापासून बघून झाल्या आता बातम्या.
हम्म.
पिक्चर लागाय नाही कुठला चांगला.
असं होय. पंढरपूरला पाय बीई जाईल कोण तरी ह्या वयात काय?
जाऊन आली की गं.
पायी म्हणालोय गं मी.
पायी काय आत्ता कसं होईल गं तिला?
पडलेत. बशिवलंय.
गुडघ दुखत्यात की बाई.
हम्म, आणि कशी करत्या बघ तू. हम
चहा पीलीस का नी?
कुडक कांग हे असते की सामानची गाडी असतिया की गं. जरा चलत, जरा बसत जायचं गाडीत.
हम्म, तस काय होईत नाही बाई तिला जाऊन दर्शन तेवढं घेऊन येत्या.
पैसेवाली आहे ती आता कामाला जावली म्हटल्यावर गव्हर्नमेंट जॉब आहे त्याचा.
गव्हर्नमेंटच्या बी वरचा हाय.
वरचा आहे होय. पगार ते पगार ह्
गोरर्मेंट सर्वंट पण कोण करत नसतील आसं काम.
असलं काम करत वय ये.
असं ऍक्युरेट टायमिंग आणि
हम्म त्या टायमिंग ला जायचं.
हम्म
आणि यायचं त्या टायमिंगचं अक्युरेट काय नसते कवाबी ये नाही कवाबी जाणे वय.
यायचं काय नसतय.
हम्म
लय काम आहेत.
हम् आवाज ये नाग.
तेचकी घरातल्या जेवणाला नाव ठेऊ नये बाहेरच खाऊन गुबगुबीत झाल्या. अ
होय नाही का इतती बाहेरच ते
का मग डबा बांधून घेऊन जाते काय?
भाकरी हॅलो आवाज कट व्हंलागलाय गं.
आता आला काय?
हा आला.
डब्बा घेऊन जातिया काय म्हटलो.
डबा कशाला घेऊन जाती आल्यावर खात्यात.
आणि वस्तीला गेली तर?
वस्तीला काय मग तेच की सकाळच्या नाश्ता तेवढं करतात उपीट केलेलं असतंय. तेच उपीट खात्यात पोटभर.
काय साजर करत्यात बाई ते ऊपिट तरी.
करत्यात की गं चांगलं जेवणच काय बरोबर नसतयं गं बाई ते.
नाही बाई मला त्या दिवशी उपीठ दिली ते उतरना झालतं बघ मी सोडलोच.
ते वेळ झाला असंल गं करून गरम गरम असलं की चांगलं लागतंय.
आम्ही तवा गावाकडं यालतो आणि जिओच आहे कि इथं पोठवायचं. छतरी ते हे गं.
गावाकडं यायलतो आम्ही त्या दिवशी आणि हि तेच कि आतीनं फोन केली त्या दिवशी सांगणार नव्हती ती आता
हा.
गेलेलो तवा तिथं.
हम्म.
हम्म, उपीड दिलेली खायला शारदान. शारदा होती.
हम्, हा.
काय नव्हंच ते
करत नाही घे बाई चांगलं.
काय चांगलं करत नाहीत. आणि त्या वासानंच जाईत नसंल गं बाई ते तेलाच्या त्या पुऱ्या आणि हे
कि गं कुठं गेलीस.
बोल की.
मग वस्ती राहणार हाईसा काय? येणार परत.
नाही येनारा?
हा ह. मग जेवण तिकडंच.
नाही बाई येणार
किती गं जायचं आणि किती यायचं?
हहह तसंच ते.
जायचं कशाला म? सकाळपासून तर जायचं न.
काम कर लगेलगे.
केवढ्यात गं जायचं आणि यायचं. उगच ते पेट्रोल ला पैसे
होय.
होय तुला काय जाते?
मला काय जाते मग बसायला.
बर.
ठीक. ते औषध संपले ग बाबाचं म्हणून
हा हा. हिथंन आणतासा होय?
तू गेलती का?
काल केेलती वाटत ती. आज सोमवार ना व
हॅ लो तुझं झाल्यावर केल ते वाटतं.
बाबा कधी जाणार आहे पंढरी ला?
बाबा, शुक्रवारी जातात काय शनिवारी काय माहिती बा शुक्रवारी जाणार वाटत.
शुक्रवारी.
असायनाव शनिवारी एकादश आहेनवा.
हम्
मग शुक्रवारी संध्याकाळी जात जात्यात वाटत आणि शनिवारी वस्ती राहत्यात. आणि रविवारी येतात वाटत परत.
परत नाही
हम्म
गप्प हय की, होय
काय झालं?
जा कपडेेपण काढा जा.
आता एवढा लवकर आलं ते.
व्हय चारलास सुतट्या.
पाहुणेच नाही
नाही. त्या मॅडमला घाई असत्या घरला जायची लई
हम्म लवकर सोडाते ना.
तिला आणि कामं असतात घरात जवळत म्हणून सोडते लवकर. काय मग परत करू फोन काय जाणार आहेस. आल्यास जवळ,
काय
फोन हा कट झाल्यावर परत करू काय. तेच विचाराल. तुझ्यावर आहे.
कर कर.
नाहीत पोचत असशील तर नको घेऊ न बघतो. अजून किती उशीर आहे तुला जायला. तुला किती वेळ लागतो. बरोबर करतो थांब.
हा